हॅलो!
हॅलो! हा- हा येतोयं यं येतोयं बोला कि?
हा काय करता तुम्ही?
काय नाही बघा चहा वगैरे झाला.
ह नाही अजून आता घ्यायचं तुमचं?
अ नाही आमचा पण आता घ्यायचा.
हा हा तुम्ही काय करता घरी असता की?
अ होय हाऊस वाईफ स आहे मी लहान दोन मुलं आहेत मला.
हा ठीक हे.
हा.
तुम्हाला म्हणजे मी ब्युटिशियन आहे.
हां.
आणि मेकअप आर्टिस्ट आहे. हा ठीक आहे मंग तुम्हाला काय करायला आवडते?
अ
म्हणजे फिरायला खाणं पिणं वगैरे असं काय?
अ- फिरायला पण आवडतेय सोडा.
हा.
आणि? खाण्यामध्ये म्हणजे पदार्थ वेगवेगळे पण असं करायला आवडतयं.
हा. मग काय व्हेज नॉन व्हेज काय जास्त आवडते?
आम्हाला मला नॉन व्हेज मध्ये मी जास्त हे व्हेज काय नाही एवढी.
हा ठीक आहे.
ह.
नॉनव्हेज जास्त आवडते का?
हा होय.
हा ठीक आहे आणि नॉनव्हेज मध्ये काय चिकन मटन मासे?
हम् चिकनचं जास्त मासे वगैरे काय नाही चिकन जास्त हा.
म्हणजे मासे वगैरे काय खातच नाही काय कधी?
जे खात नाही आवडतच नाही ते वासामुळेच कसं तरी होतं त्याच्यामुळे खाहीत नाही.
हा हा हा हा ठीक आहे मला तर मासे आवडतात जास्तीत जास्त त म्हणजे सुरमई किंवा पापलेटला. फ्राय त्याचं जास्तीत जास्त म काई नाही.
ते माशाची रेसिपी कसं काय करताय तुम्ही सांगताय काय मला?
हा ठीक आहे मासा ते सांगू दे ना.
हा सांगा का.
हम् मासे आणायचे.
हां.
अ सांगूद्या ऐकता का.
हा ऐकतो की.
मासे आणायचे बाजारातून धुवायचे स्वच्छ ते काय स्वच्छ करून देतात. खरं ते काही एवढं स्वच्छ करत नाहीत आपण आपण घरात व्यवस्थित खडकून. मग जास्त पाण्यामध्ये धूऊन वगैरे घ्यायचं.
हा.
त्यामध्ये दह आले लसून मिरचीची पेस्ट.
हा.
तिखट, मीठ, हळद. आणि जरासा तंदुरी मसाला आणि थोडस चिकन मसाला आणि गरम मसाला घालून ना. एक लिंबू पिळायच लिंबू पिळायच. तर त्यानंतर तुम्ही किती जणांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी करायच आहे.
अ तरी आमच्या चार.
हम् ठीक आहे मग अर्धा किल अर्धा पाऊन किलो बासून जाईल मग. तुम्हाला फेसेस मध्ये हा. ठीक आहे आणि त्यामध्ये मग लिंबू पिळायचा पूर्ण व्यवस्थ. मसाला लावून घ्यायचा सगळीकडं आणि अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करायचं. मिक्स करून झाकून ठेवायचं त्यानंतर. मॅरिनेट झाल्यानंतर अर्धा पाऊण तासानं. तवा घ्यायचा तवामध्ये थोडसं लसूण ठेचून एकांदीपुडी. आणि कडीपत्ता टाकायचा फोडणीला.
हा.
आणि तो रवा घ्यायचा बारीक रवा एकदम बारीक असतोयं ना रवा. त्यामध्ये थोडसं तिखट. मीठ घालायचं मिक्स करायचं ते रव्यामध्ये तिखट मीठ.
हा.
नंतर ते मास्याचे पिस आहेत ना आपले आपण जे मिक्स करून ठेवलेले मासे. त्यातले एक एक पीस घेऊन ना त्यामध्ये चांगलं. म्हणजे अ रव्यामध्ये मिक्स म घोळवून घ्यायची.
ह.
ते माशाचे तुकडे त्यानंतर ते. तव्यावर म्हणजे आपण तव्यावर फोडणी टाकून तयार करून घेतलेले लसून कडे पेचायचे. त्याच्यावरती एक एक एक एक पीस ना शॅल फ्राय करून घ्यायचं.
हा.
हलक्या हलक्या तेलातनं थोडा थोड्या तेलात ना हलकं हलकं तळून घ्यायचं.
हा हा.
दोन्ही बाजून चांगलं शेकून घ्यायचं आणि गरम गरम स खायचं. छान लागतात तरी तुम्हाला कोणता मासा आवडतोयं.
अ माशची कधी मी खाल्लेला नाही सोडा.
हा म्हणजे घरी खातात का?
हा बाकीचे खातात मी कधी खाल्ले नाही म्हणजे ते जास्त मुलं वगैरे खाय. नाही त्याच्यामध्ये आम्ही करतच नाही.
हो का, आमच्यात म्हणजे खातात सगळे म जास्त शौकीन नाही माशांची. बांगडे वल्ले बांगडे. परत सरमई पापलेट रहू. हे सगळं खाते आणि म्हणजे. होय वाळेमासे पण आवडतात मला झिंगा बांगडा बोंबिल.
होय ते मासळी म्हणून असते बघा मीठ लावून ठेवलेलं असतयं.
ह झिंगा आणि मोठे मोठे मासे असतात ते बारीक बारीक तुकडे करून ठेवलेले असतात.
हा मिठ लावून ठेवलेले असतात हा ते.
ते काय मला आवडत नाहीत त्यामुळे मी का ते आणत नाही कधी खरं मला ते दुसरे आवडतं झंगे बांगडे. बोंबिल फोडे.
हा हा,
म्हणजे मासेच वल्ले जवढे पगार आहेत ना तेवढं मी खाते जे समुद्रातून येतात ना मासे.
हा,
सगळे ट्राय करते ते नदीतले मासे काय एवढं मन पाक होत नाही जास्त खाताना.
हा,
पण समुद्रातले मासळी मिळते ना सुरमई पापलेट. परत अ सोडे कोळंबी. कोळंबीचाच वाळा प्रकार आहे सोडा कोळंबी वाळवूनच सोडे तयार करतात. कोळंबी परत खेकडे म्हणा सौंदळ.
अहं हा हा, मग त्याचा. अ रस्सा कस करताय माशाच्या ओल्या माशाचा रस्सा.
मलेमास्ता सेम सेम तशीच आहे म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं आप''--'' पण आल्या लसूण मिरचीची पेस्ट. तिखट मीठ मसाला गरम मसाला हळद. आणि परत चिकन मसाला लावल तरी पण चालत. फिश मसाला पण भटतोय बट चिकन मसाला छान लागतो फेस्ट त्याची. आणि ते घालायचं. लावून ठेवायचं त्यानंतर आल्लं लसूण.
हा,
आणि वल्लखोबरं आल्ललसूण वल्लखोबरं आणि कोथिंबीर.
हा,
कांदा काय जास्त वापरायचा नाही माशांमध्ये एवढं काय टेस्ट. लागत नाही त्याची चांगल आलं लसूण. खोबर वल्ललं खोबरं आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करायचं मिक्सर ला बारीक आणि थोडस. तेलामध्ये कणी म मसाला परतून घ्यायच त्या तिखट मीठ. आणि परत आपलं हळद गरम मसाला चिकन मसाला घालायचा.
हा हा,
जास्त कर मसालाच वापरत मीगळ्यात जास्त करूनय.
हा हा हा,
त्यात ते घालायचं आणि अदान तयार करायचं त्याच. चटणी मीठ वगैरे घालून त्यानंतर मग एक एक एक मासे सोडून द्यायचे त्यामध्ये. त्याच्यात आणि पाच मिनिटाच्या उकडीमध्ये माशी दिसतात माशांना काही जा शिजवायला लागत नाही.
हा, होय ते विरघळतात म्हणतात होय ते.
हा नाही तर मग काटेच राहतील आणि मऊस सगळं जाईल त्याच खाली.
हा हा
ह आणि काय मग?
काय नाही बघा आता, चहा वगैरे घ्यायचा.
हा, फिरायला कुठे कुठे आवडत तुम्हाला?
फिरायला, आमचा कोल्हापूरचा रंकाळाच बघा एक नंबर
ते तर काय, मी पण फिरलेय भरपूर रंकाळा, परवाच कालच येऊन गेले मी रंकाळा कोल्हापूरला, रंकायला काय गेले नाही, कारण पावसाच्या नि एवढा वैताग आ. काय थांबाय पण नको, काय कराय पण नको, असं झालतं तिथं
हा हा
त्यामुळं गेले नाई, गेल्या महिन्यात गेले होते, एक महिना दीड महिन्याची मागे ना गेले होते, हम्म.
किती वेळा पण फिरलं तर ते मनच भरत नाही हो.
अ, जास्त करून मी कधी रंकायला गेलच नाही आणि गेलं तरी पण आमचं एवढं गडबडीत असते ना सगळं व्यवस्थित फिरून बघायला मिळतच नाही कधी.
नाही त्या रूटला जरी असलं तरी सारखं जाण होत नाही हो, कधी तरी हाऊसनं गेलं तरच होत.
आणि आमच्या इतनं कसंये तासाचा प्रवास करून तिथं कोल्हापूरला यायला लागतंय, मग कोल्हापुरातन आणि पंधरा ते वीस मिनिटात दहा पंधरा मिनिटं स्टँड वरुन तरी आपल्याला तिथं जायला दहा पंधरा मिनटांपेक्षा पण जास्त वेळ जातोय.
होय होय हा
हा, आणि आमचं कसं आम्ही मी, माझे घरातली, माझे फ्रेंड्स वगैरे असतात, मैत्रिणी वगैरे त्यांच्या सोबतच येते आलीकी अंबाबाईला आली की नई, तसंच रंकाळं वगैरे करून येते.
होय होय. त्या कोल्हापूर म्हटलं ना, अंबाबाई, ज्यो ज्योतिबा आणि रंकाळं एका स्पेशलच हाय, व्हय कि नाही?
होय ते तर काय आहेच, आम्ही जास्त करून जास्तीत जास्त यायला बघते आंबाबाईला. आणि जर वेळ असला, तर मग रंकाळा.
आंबाबाईलांना सारखी भरपूर गर्दी असते, कधी तर असं ते
रोजची गर्दी ए तिथं, रोजची, अजिबात कधीच ति तं म्हणजे असं मोकळं हाय असं वगैरे कधीच नाही भेटणार. कधी पण जावा तुम्हाला गर्दीच दिसते
गर्दी तसंच, आदमापूरची बाळमामाला पण कायम गर्दी
हां, होय आदमापूरला पण, तुम्ही जाताय आदमापूरला?
अं, गेलेलो. लहानपणी एकदा गेलेलो, आत्ता त्याच्या परवा बहिणीचं लग्न होतं त्या साईड ला
त्यावेळे गडबडीच होय, पाया पडून गेलेलो, ते पण मुख दर्शनच मिळालं अस, भाविक भरपूर होते, अमावास्या तर काही सांगायलाच नको, एवढी गर्दी असते अहो तिथं.
होय असत्यात, मग आधी मदि जाऊन यायचं दर्शन करून आणि प्रसाद पण भेटतोय निवान प्रसाद वगैरे खाऊन, भात आमटी असत, गरम गरम एवढी छान असत्या, गरम गरम भाता आमटी.
हं होय होय
शेवटच. आम्ही गेलो तर आमोशाला वगैरे पण जातोय सोडा खर एवढी गर्दी असताना ते व्यवस्थित दर्शन पण होत नाही, आणि आमचं पण हाल होतंय, सोबत पोरांचं पण हाल होतंय, हा, त्यामुळं आधी मध्ये जावाय हा आणि दर्शन तर मिळतच नाही, ते लांबून त्या लामच्या पायरीवरनं मग ते मूक दिसतय बाळू मामांचं तिथनं पाया पडायच आणि मग याय लागतय, त्यापेक्षा आधी म ते निवांत जायचं एखांद वेळेस, एखांद दिवस सुट्टी घेऊन, रविवारी पण जावा पोर्णिमेला जावा, आमोशला जावा, तितं गर्दि कायमच आहे. त्यापेक्षा आधी मध्ये जायाचं मस्तपैकी दर्शन घ्यायचं निवांत, भात आमटी अस
गाभऱ्यात असं बसलं तरी पण किती मन प्रसन वाटतय ना वो तिथं?
एकदम मन तितलं ते बांधकाम वगैरे बाप परे! कसलं भारी केल्यात, सुधारणा केेल्यात सगळी सुधारणा.
होय होय.
सगळं सगळं सुधारणा झाल्या.
ते बाळुमामाचं तुम्ही कधी मूवी बघितलाय का, मराठी?
हा बघितल्या आता लई दिवस झालं ते, एकदम जुनी मध्ये होती ना, जुन्यामध्ये ती बघितली आता जे नवीन आल्यात ना, ते बघितली नाही, ते कार्यक्रम पण चालू होते ना मदे बाळूमामा
चालू हूते, होय होय.
बघितलाय तुम्ही ते? थोडं थोडं बघितले.
अं, हा हा टायमिंग हे झालय बघा. हा हा हा ठेवा ठेवा.
जगूदिदी